आ हॅलो हा येतोय तुला यालाय का माझा आवाज
हा यालाय यालाय काय कराल्यास.
काय नाही वर्क करत बसलोय.
काय वर्क करायल्यास.
मी आरीवर्क करतोय ना तू काय कराल्यास.
मी काही नाही बसलोय असंच. काय आता सं म्हज वर्क कुठलं कराल्यास.
आता मी थेरी पीकॉक करालोय. हम्म ते मणी वगैरे घालून. होय सगळं करतोय. थ्री डी वर्क फाय डी वर्क क
हम्म
परत
थ्रेड वर्क करतोय. कट वर्क करतोय. आणि असं म्हणजे वेगवेगळ वर्क करतोय अजून आहेत त्याच्यामध्ये वर्क ते करतोय.
म त्याची ऍड वगैरे काय केल्यास की नाही.
हा केलोय की इन्स्टा तेन काढलोय इंस्टाला पोस्ट तेन हैत.
हम्म म्हणजे जरा सोशल मीडियावर टाकलं की मार्केटिंग होतय ग मग कस्टमर येत्यात.
होय
मग आता काय थ्री डी पीकॉक चालू हाय
होय आता थ्री डी पीकॉक चालू हाय
फायडी केलास काय नाही?
नाही अजून केलो, ते आता थोडया दिवसांनी घेणार हाय. आता थ्रीडी चालू केलय, थ्रीडी केल्यानंतर मग फाईडी करणार.
होय, फ्रायडे म्हणजे ते असं असतय नव्ह गं, पाठीला असं म्हणजे उभारल्यासारखं असते ते.
हा, ते फ्रायडी आणि थ्रीडी कसं असं म्हणजे अंगा बरोबर असते ते.
हा. मग झालं काय कराय लागल्यात.
अजून चालू हाय. आता त्येजी मोराची पीस नुसता करून घेतलेय. आणि मग, अजून ब्लाऊज वर थोडं वर्क करायचं म मोरा च, थोडस शरीर काढायचाय आणि मग ती जी आता मी पिस तयार केल्यात ना. ती मग त्या मोराला, म, त, म्हणजे टी, स्टिच करायचे.
हा, हा मग हातावर पण असच काढाय लागतय काय?
होय हातावर पण तेच काढणार, परत आता म्हणजे जस बॅक साईड ला करतोय ना पाठीवर आपण, तसच दोन्ही हातावर कराय लागतय. पण, मी हातावर लटकन सोडणार आहे नि. ही पाठीवर एकच मोर काढणार हाय.
म्हणजे असं, विरुद्ध दिशेला तोंड असतय मोराच तसं काय?
हा तस, हा त्याच्यामध्ये लटकन करणार हाय.
हा, हा तरी किती दिवस लागत्यात गं?
एक म्हणजे मी आज तीन दिवस झाल आज करायलो ते. आजचा तिसरा दिवस हाय.
असं म्हणजे टाइम भेटेल तसं करायलोय.
हा, हा पण कंटिन्यू बसलं तर आठ -दहा दिवसात हुत असल.
नाही, म्हणजे मी ती मोराची पीस केल्यात कनी ती बावीस केल्यात, मग जरा मम्मी शेतात तेन जाते त्या, त्यामुळ घरातली काम आवरून करायचं. मग ते होईना झाले नही, नाही तर असं कंटिन्यू एक- दोन दिवसात होऊन जातय म्हणजे पीस नुसता, अजून ब्लाउज वर वर्क करायला जाईल आठ दिवस.
गळ्याला तेन करायचं असल, मग तिथं मोर ला म्हणजे हे करायचं असेल तिथं लावायचं असल?
होय, पाठीमागच्या गळ्याला करायचंय अजून.
हम्म.
आता पीस केल्यात, ती कट तर करायला पा, करायची. मग परत त्याला डिंक वगैरे लावून ते चिटकवून घ्यायचं. आणि जे, जे काप पड राहिलेला असतय कणी साईडन ते चिटकून घ्यायचं, आणि मग परत ब्लाऊज वर गळा काढल्यावर मग ते, लाव म्हणजे ती पिस लावून घ्यायची परत त्येला.
म्हणजे ते पीस वेगळ्या ह्याच्यावर, क, म्हणजे वेगळ्या पिसावर करून घ्यायचं असतय काय?
हा, म्हणजे मोराचे पीस अस्तर वर तयार. हा, हा.
हां. मग, तरी किती रुपयाला जातंय ग ते ब्लाउज?
ब्लाऊज जातय की साडे-पाच, सहा हजार म्हणजे जस डिझाईन असल मोराची. तसं जातय नही ते.
होय भारी आहे कि मग
हम्म
मग ब्लाऊज त्यां शिवायला शिकल्यास का नाही?
शिकलोय कि ब्लाऊज शिवायला शिकलोय. ते प्रिन्सेस कट शिकलोय बोटनेक शिकलोय कटोरीच शिकलोय. परत वन टक्सचा शिकलोय फोर टक्स शिकलोय. आरीवर्कचा अजून म्हणजे शिकलोय पण एवढा अजून येत नाही ते शिवायला ते क्लासमध्ये जरा शिकायचंय अजून जरा राहिले ते तेवढच नाहीतर बाकी ते सगळे येतात ब्लाऊज शिवायला
लगेच अरी वर्कच जमणार नाही ग जरा प्रॅक्टिस करायला लागलं.
होय तेच कि मग ते जरा हळूहळू शिकायचंय ना म्हणून ते अजून काही शिकलोच नाही.
हा हा
मग तुझं काय चालू हाय काय करतीस?
मी पण काय नाही आत्ता ब्लाऊशी शिवून बसलोय बघ
तुला पण येतं होय ब्लाऊज वगैरे शिवायला.
होय येत की माझा आताच क्लास झालाय.
तुला कुठले कुठले येतात?
मला पण सगळं येतात कटोरी प्रिन्सेस परत बोटनेक वन टक्स फोर टक्स सगळे येतात.
हा हा
हम्म कस्टमरच घेतल्यास का नाहीस ग शिवायला?
होय घ्या म्हणजे एक तशी दोन तीन झाल्यात आता कस्टमर. अजून म्हणजे माहिती नाही ना कुणाला एवढं की शिव म्हणजे शिवतो ते ब्लाऊज म्हणून
हा
काय बाई खरं शिवायला घेतोय खरं पैसे कोण लवकर देतच नाहीत.
देत नाही होय नंतर देतो नंतर देतो आणि ते मागायला पण सारखं सारखं ते सारखं बरोबर वाटतं
नको वाटतं नाही तर काय आणि देतच नाहीत मनान म्हणून देत नाहीत बघ. कोण ब्लाऊजच पैसेे हम्म
मग कॉलेजच्या काय बघितलीस का नाही?
होय कॉलेज आता हाय अजून कॉलेज चालू व्हायचंय. कॉलेज सोळा तारखेपासून चालू होणार तेच कॉलेज तिला सुट्टया होत्या म्हणून तर तो पण काय शिकालतो ब्लाउज ते शिवायला.
हा होय बसून तर काय करायचं तेवढं सुट्टीत होऊन जातय शिकायचं.
होय.
आत्ता नाही तर आपल्याला नंतर तरी उपयोगाला पडतोय ग
होय
हम्म मग कुठली साईड घेतलीस तु आता?
हॉटेल मॅनेजमेंट करणार आहे आता.
होय मग घरात का बनवतेस काय नाही जेवण वगैरे? हॅलो! हॅलो! हॅलो! हॅलो! हॅलो! हॅलो!